हॅलो.
हॅलो हां बोला की.
हा काय घेऊती
का म्हंला.
जेवण झालं का म्हणलं.
हो झालं बघ तुमचं.
हो झाले की
हो.
हम्म काय काय नाही बघ आता आवरायचं मांडी कें आहे. अच्.
हा हा.
तो
माझं पण आवडलंय जर आता तब्येत बिघडली आणि काढा केलेला तू पियायला लागली.
हम्म हम्म काड आहे जा म्हणजे आपलं हळदी वगैरे घालून केल तस ते
तुळशीची पानं जरा खडा मसाला
हम्म.
सगळं झालं हो
काढा करून म्हणजे सर्दीला वगैरे चांगला असतय ना तो
होय तेचात माझ माझी सर्दी लवक हे होत नाही ना म्हणून म्हटलं आता झाले लगेच तोप
हम्म हम्म
करून
कणकणी आले काय
होय ते वातावरण बदललेय ना
बदलल्यामुळे होय वातावरण आणि ऊन पाऊस ऊन पाऊस सारखं व्हायला गे क त्याच्यान माणस आजारी पडायला लागलं
आमच्या इकडे आता काल दोन तीन दिवस झाले कंटिन्यू पाऊस चालूय जस प उघडीत मिळाली आणि
हम्म हम्म कोणत्या गावाला असतेस तू
मी चलकरंजी तिथ जा जवळ टाकोडे म्हणून गाव त्यात राह गावात राहते.
हा हा.
तुम्ही?
आम्ही तासगावला असतोय बघ तासगाव जवळ कवटेकन म्हणून गाव आहे तिथ. तच त
हा हा हा
टेकनचा दसरा वगैरे फेमस आहे माहित असशल कि तुला का नाही
हो हो माहिती की
हम्म म्हणजे दारू वगैरे उडते सगळी घरातच आतेच भाजी हो म्हणजे तया करतात दार ते आणि उडवतात मोठा असतोय दसरा हो देव बसल्यावर परत मग उठले कि दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी असत
होय ना पूर्ण नऊ दिवस दारू बनवतात म्हणेणे की
हा पूर्ण नऊ दिवस दारू बनवायचे ते घरातच सगळेजण तयार करतात म्हणजे प्रत्येकाने ग्रुप तयार केलेल्या असतात ते ग्रुप मि करात दारू आमच्यात पण अस आड्डा आ. च्या घरात पण
होय.
हा मग आम्ही पण घरात तयार करतो आतिश भाजीच ते सगळं झाड. का मग त्या झाडकांमध्ये पण मोरमन परत सु सूर्य
हा हा.
आणि ते फुगडी हे असलं सगळं. त्याच्या मग ते उलट सुलट फिरताय परत त्याच्यामध्ये कल भरून ते दारू तयार करतात मग ते कलर दिसतात मग आपल्याला त्याच्यामध्ये
वेग वग कलरस
वेगवेगळे कलर दिसतात ते कधी बघितले नाही. कायतो.
नाही म्हणजे फक्त ऐकून आणि व्हिडिओतच फक्त बघितले. बघू आता कधी यायचा. प्रसंग वगैरे आला तर मग होय होय.
रात्रभर म्हणजे आज नऊ ला चालू झालं क नाही पहाटे पर्यंत असतेस. तुसऱ्या दिवशी सात पर्यंत असत.
हो आणि तेे काय पण जे जेवढी पूर्ण जेवढी सगळी बनवलेली दारू पूर्ण उडवावी लागते म्हणेजे
हा पूर्ण उडवायचीथे होय परत शेंगाट असतय शेंगाट माहित आहे का तुला
नाही नाही काय असते हे.
ते आपलं झाड असतंय का नाही झाडाच म्हणजे मोठं झाड एकदम मग त्याच्या खाली बुंदका असतोय ना तो झाडाचं झाडच पण बुंदका त्याचा असं एकदम हा ते झाड हम्म जाड मध्ये बघून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये होल पाडतात मध्ये आपलं ड्रिल मशीन वगैरे असतं ना तेन होल पाडत आणि त्याच्यामध्ये मग ते अ घरात. केलेलं केमिकलची दारू त्याच्यामध्ये मग भरतात ते शिंगाट असते ते लई रिस्की खर ते म्हणजे फुटलं का नाही तेच्या पाकळ्या हा पाकळ्या पडतात अगं तेच्या्या सगळ्या
हो ते मध्ये बरोबर घालायचं म्हटल्यानंतर ते फुटल्यावर बाजूला सेप्रेट होत.
हा सेप्रेट होतय ते सगळं. आणि ते शिंगाट भरायलाच किती दोन चार दिवस लागतात बघ.
होय. मोठा असणार मोठा असत असेल.
मोठ हा मोठं असते ना आपल्या आपल्या जरा कमी आपल्या कमरे एवढं असत ते कमरेपेक्षा उंचच म्हण.
होय जाड असत असेल खरं बुंदा म्हणल्यानंतर
होय बुंदा झाड मग ते उडवायचं. आणि ते सरळ उडलं तर बरं नाही तर त्याच्या पाकळ्या उडून कुठं पण निसटतात मग, तेच्या
होय ते जरा रिस्की पण आहेच, हे सगळं असं म्हणजे फटाकड्या सारखंच की ते एकदम जाळ वगैरे होत असणार
हा होतय की पण पहिल्या पासन कस परंपरा चालत आल्या ना
होय
हा
दरवर्षी काय ना काय तरी खर होत असत ना ते म्हणजे कुणाला तरी हानी पोहोचत असेलच की अगदी
हम् नाही एवढं हे होत जरा म्हणजे आपण पाळणूक वगैरे केली. तर मग काय नाही होत त्याच्यामध्ये
जपूनच राहायला पाहिजे थोडं.
होय आणि ते शेंगाट बनवलेला असतय ते मग अ डबरा काढायचा खाली म्हणजे ते शेंगाट जेवढा आहे का नाही तेवढाच खाली डबरा काढायचा आणि खोदायच आणि त्याच्यामध्ये ते शिंगट घालायचं आणि थोड असं वर राहिल एवढं सगळं मुजवून घ्यायचं ते आणि मग लावायचं तरी जरी लावलं आणि जरी नाही जरी ते चुकीच भरलं वगैरे तर ते फुटत फुटून वर येतय सगळ ते
हम हम्
हम्म मातीतन वर येतय ते फुटून
ते जा दारू जास्त असल्यामुळे तस होत असणार ते
हा चुकीचं काय तर त्याच्यामध्ये झालंय की ते तसं फुटतय मग आणि उडलं म्हणजे एवढं हं
दरवर्षी बनवायलाच लागते का ते
होय बनवायलाच लागते.
हा
आणि आणि ते उडलं म्हणजे एवढं छान उडतय एवढं म्हणजे मोठ उडत ते आपलं दिवाळीला तुम्ही ते पाऊस वगैरे उडवत असश ला की
होय होय उडवतके
मग त्या टाप म
असं असते का? हां म्हणजे असं वरती जाळ जात असेल.
हां जाळ जातय ते जाळ जातय बग कस उडतय ते. बघायला लय छान वाटतय.
वाटतय पण ते जरा रिस्कीच आय ना खरं हं एवढं सगळं असं.
मनाला अस भीती पण वाटते पण उत्साह पण तेवढाच असतोय
हो वर्षातून एकदाच असत
हा सगळी उत्साळी असतात तेवढ्यात ना
होय पूर्ण लांबून लांबून पण लोक येतात म्हज
भरपूर लांबून लोक येतात मग तो बुंदका जर न फुटता उडला नाही म्हणजे चांगला राहिलाच नाही बुका तो झाडाचा तर मग तो वर्षभर पाण्यात टाकतात
हो
हा मग तर आमच्या इथ असं खण हाय मग ते त्या बुंदाला अस र बांधतात आणि ते पाण्यात ठेव सोडायचं वर्षभर मग वर्षाने परत काढायचं तर ते परत वापरायचं, दुसऱ्या वर्षी.
म्हणजे त्याला ते अस हे कर, हे व्हायला ठेवत असतील ना म्हणजे लगेच फोटो दे म्हणून म्हण फुटल्या, फुटलं तरच ते चांगलं, म्हणजे काय? म्हणते ना आपण ती व्यवस्थित होते. हां हां.
म्हणजे ते लाकूड जर फुटलं का नाइ त्याच्या अशा फाळक्या झाल्या का नाइ ते खराब होतय. आणि जर तर न फुटता चांगलं ओढलं का नाहीचं वरपर्यंत उंच गेलं. तर ते चांगलं राहतय, म ते परत दुसऱ्या दिवशी हां.
परत वापरता येतय ना ते.
परत वापरता येतय ते. मग ते परत जीशिबेन तेन परत काढायचं ते. आणि पाण्यात नेऊन सोडायचं.
हां हां, म्हणजे ते मला काय वाटलं? ते म्हणजे फुटून तेच ते सेपरेट झाल्यानंतर ते म्हणजे चांगलं झालय असं समजायचं नाही. मग ते मऊ. व्हायला मऊ असे किंवा हे व्हायला पाण्यात टाकत असतील असं वाटलं.
कंड राहिलं क नाही मग पाण्यात सोडत्यात मग वर्षभर वर ठेवलं तर ते उन्हानं तेन फुटणार न ते वाळून जाणार म्हणून तेवढ्यासाठी ते हम्म
पाण्यात ठेवल्यानंतर पण मग ते असं म्हणजे थोडं मऊ पडत असल ना ते लाकूड कुजणार वगैरे कुजत वगैरे नाही का?
नाही आता हे झालं, आता आपलं गणपती येतात का नाही. मग ते गणपतीच्या टाइमात वर काढतात ते
ह हा म्हणजे मग थोडे दिवस परत वाळवत असतील.
पंधरा वीस दिवस मध्ये गॅप होतोय की मग, मग ते वाळ
हा हा हा पूर्ण उन्हात ठेवलं तर म जे वर्षभर उन्हात ठेवल्यावर तडकत असणार ना ते मे महिन्यात उन्हाळा किती असतोय.
उन्हाळा किती असतो आणि ह्या वेळेस तर उन्हाळा केवढा होता. आणि आता पाऊस पण नाही म्हणतात, खरं पाऊस पण कमी आहे या वर्षी
हम्म आता खरं आता बातम्या हेरे आत्ताच पूर आलाय नद ना.
होय.
हम्म आमच्या इकडे पण चालू आहे ना काल पासून काल दोन तीन दिवस झाले कंटिन्यू पा सलवे
इकडच नाहीे आहे पाऊस आमच्याकडे, म्हणजे आहे कस च बारीक आहे, लई असा मोठा नाही पडत.
पडेल पडेल अजून तर गेला तर पडेल, म्हणजे सगळीकडे वातावरण सेम झालय.
चालेल ठिवू का म